आवाज येतोय.
हा याला याला तुझा माझा?
यालाय मग अशी काय झालत?
काय माहिती आणि ते पंचेचाळीस सेकंद झालं आणि ते सबमिटच झालं.
होय हा हा चालतय की काय नाही म
आणि पाच पाच मिनिटच मिनिटच बोललय.
कुणाला?
मम्मी सोबत, चार कॉल मम्मीलाच केलोय.
झालीत, किती राहिल्यात आता?
अय आत्ता पाच झालीत तुझ्या ते पंचेचाळीस मिनिटाचा.
हा हे सऊवा कॉल
होय व्हो सहावा.
हम्म, मम्मीला पण आला असेल कि टास्क मग
नाही अंदाज
नई आला
ह ह हा
मम्मी पण का? करायचं ग मम्मीच्या हेज्यातच मम्मीशी जेवना तच कॉल करायचा ग
आणि एकाच नंबरला पण चालतच असेल कि म नुसतं एकाच नंबरवरर बोलल्यावर
चालतय की एकाच नंबर काय माहीत नाही एवढं काय माहीत नाही.
तुस किती नंबर वर केलेलीस?
विचार.
ह मी त्याच्या त्याच नंबरवर मी किती वेळा चार वेळा बोललोय मम्मीच्या.
चालतय की चार चालतय की मी चार जणींच्या सोबत बोललेलो गं.
तेच की चार वेळा गेलो हो त्यावर आणि आज आज तुला वेगळी वेगळा कॉल असत दुसरा कॉल आहे बघ. नंतर मम्मी सोबतच चार कॉल केले.
हा कुणाला तर अजून बहिणीला नाही तर कुणाला तर ऍड कर.
काय होणार आहे काय चालत नाही.
नाही नाही कर म्हटलं ग.
त्यांना सगळ एक्सप्लेन करत बसायला लागते कशासाठी काय हा हा विषय आहे.
हं
म्हणून नको वाटले जाऊ ते बघया काय झालं झालं नाही नाही.
ह नाही नाही होतय की तिघांच तिघांचं चालतय किी तुझं अजून काही आहे ते बोल नकस. विषय सोड जाऊ दे बोलतेसर
मग पाच पाच मिनिट चालते ना?
चालतय चालतय.
पाच मिनिटांच्या पेक्षा जादा ना म्हणजे दोन तीन मिनिट जादा दोन तीन सेकंदच जादा होते.
हा अस चालतंय. पेपरचा अभ्यास. चालतय दोन तीन मिनिट कुणाशी बोलणार आहेस?
नाही ग विचारलो.
नाही ग मी विचारलो.
हम्म मग काय उकरच सुटल आज चालूय भी.
लवकर नाही आत्याकडे गेलतो ग.
हम्म
भार तुझं होय
अभजलाय वाटतय एकदम रिलॅक्स रा
अम्छा होय तेवीस आधीच करून ठेवलेला ग पेपरचा अभ्यास झालेला त्या आणि त्या रात्री का आल उद्या दुसऱ्या दिवशी पेपर आहे ना आदल्या दिवशी का आल की पेपर कॅन्सल झाला रात्री त्याच्या एवढा झाला नाही सोड झालाय बर म
हा का ह काय करायचं आपण हॉस्पिटलच सांग बरं मला
मलाच काय समजा ना मी दोन दिवस होतो आजारी म्हणून मी फोन के टय
नाही नाही तुझा होऊ दे स आता ते मी एकदा बडब बडबड्यांच्याच घेतात म्हण त्याला लागतातच म्हण ह
ते वगैरे एक एक आहेच त्याची फिक्स
विचारायच विचारायचं ग मग तो घेतलाच तू तिथे जा ना आमच्या इथ करतेस का मग नाईटला
नको बे मला एकटी मम्मी म्हणले एकट एकटी नाही तुझ्या मैत्रिणी जातील तिकड जाम
कितलाक न मॅडम अससत त्या्या
बिना ओळकीचे नाही ओळकीचे मैत्रीिणी असत त्यांच्या सोबतच जाऊ
मग बघूया थांब आपण दुसरीकड बडबड्याच्यात एकदा विचार करया तरी पण
हम्म नाहीतर मैत्रिणी कुठे जाणार आहे तिकडं जावगच काय एकट्याच हे करून आधीच नाही म्हणतात का भैया ते नाही म्हणाल्यात
ला राहायला पाहिजे असतो
त्यांच्या विरुद्ध चांललय आधीच
ह ह हॉस्टेल ला राहायला पाहिजेस मग,
बघुया अजून पोरी काय काय म्हणतात?
अगं ह्याला पण आहे कुठं सांगू नारायणी हॉस्पिटल ह्याच्याजवळ कुठलं भगतसिंग बागेजवळ,
हा हाय की तिथं नारायण हॉस्पिटल
अ तिथं विचारायला पाहिजे
नाही तिथं नाहीये मी मागच्या वर्षी जाऊन आलेलो तिथं
मागच्या वर्षी जाऊन आली तस या वर्षी सांग तिथ परत आपण एक्झमला पण विचारलं नाही
एक जणना विचारायला पाहिजे
एझन कुठेसा
माहित आहे मला हकडं
वैभव चव्हाणचं आपलं हो धान्य व्हाळीच इकडं
हा धान्य मिळच तर
हम्म ते पण मोठा आहे ना हॉस्पिटल,
होय!
हम्म तिथ पण विचारायला पाहिजे,
एक्झाॅनला काय निवांत इथल्या लय जवळ पडतं चालत पण येऊन जाऊ शकते.
मग विचारायला पाहिजे क पण एक्झाॅनला काम डोळ्याला असं तेल टाकून करायला पाहिजे.
होय जरा चुकलं की गेलंच डॉक्टरच गेला,
न्युरोसरजन आहेत ना,
तेच कि तेझ्यामुळंच
हा! विचारायचं काय जातय एक्झाॅनला पण आहे बग, तू तुमच्या पप्पांचा कोण मित्र आहेत तिथ कोण ढवळे ढवळे,
ते विचारायचं काय होईन झालय ते पंप, पा ते,
त्यांच हॉस्पिटल यमुना हॉस्पिटल आहे क नाही यमुना हॉस्पिटल आहे क नाही.
ते ह्याच्या इकडं आहेत त्यनी तीन बत्तीच्या तिकडं
तीन बत्तीच्या तिकडच स्टँडच्या समोर तिकड शाहपुत
तिघड नाही नाही नाही तिघड नाही आहे.
हम्म हम्म घराचं काय चाललंय?
तेच कि काम मग घराची त्याच्यामु जरा वेळ मिळना
झालं होतं फिक्स झालं होय‌ तुमचं घराचं,
अजून नाही त्याच्यात काढ्याला येत,
काढ्या,
बाकीची ग,
हम तुमच तुमच्यातलं मिटलं काय नाही?
नाही अजून तेच सांगालय
हम् ते त्यांच्यासोबत बोलत का नाही तुमच अजून एक काका ते आल त्यांच्यासोबत
बोलत होतो मधी आता जातच नाही आता वेळच नाही पेपर झाल्यापासून मला,
बोलायला त्यनीच चालू क
केलेली किं मधी ते होय आजीच्या दवाखान्यासाठीच की,
कुठल्या?
त्या आजीला बीपी वाढलेला त्यांच्या मम्मीचा थांब मी करतो थांब तुला अनेकदा कॉल
हा हा!